हा बोला हॅलो आवाज येतोय का
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का म्हणलं हॅलो आला काय
काय चाल हा आला आला
आवरती भांडी धुतीये तुम्ही काय करताय
चहा घेतला अरे आवरायचं आता साड्या वगैरे काही खरेदी केल्या
साड्या वगैरे म्हणजे मोस्टली माझ्या गावाकडून येतात मम्मा आणून देते मला साडी
हम्म
मला साड्यातलं जास्त काय माहित नाहीये मी निस्ता नेसायचं काम करते
हो पर तर ट्रेंडिंगला बघून बघून तरी त्यावरती किती छांती कालाजरी बैठण्यावर किती छान कॉन्ट्रास्ट नाही मस्त वाटते ना
हम्म
हम्म छान वागते कस ब्लाऊज वर आरीवर्क वगैरे असते ना त्यामुळे
होय अरवर्क वगैरे ते नवीन फॅशन चालू झाली आहे ना अरिवर्क ची म्हणजे ते सगळं तेच करतात
हो त्या ब्लाऊज त्या ब्लाउज त ऑलरेडीच असती ना त्यामुळे करायची पण काही गरज नाही कारण ते आरीवर्क ला अडीच हजार तीन हजार रुपये घेते माझी मैत्रिण करती ना
हमम
तीन हजार अडीच हजार साडेतीीन हजार जस जास्त वर्क तस जास्त रेट असं असत तिच
होय
पण छानजकून घेत ना छान केलं
हम्म हम्म माझी पण आण करते अँटी करते अरिवर्क को
हम्म
ब्लाऊज दिलं होत ते पहिल्याच ते नवीन फॅशन निघले होती मध्ये साडीची काय तर स सहावारी साडीमध्ये असत बघा ते
काे
काहीतरी म्हणतात त्या साडीला असं चौकडा चौकडा चंद्रकोर साडी निघली होती बघा
हम् हम
ओल्ड फॅ नस त्याच केलं होतं मी तस ब्लाउज वर्क करतात ते छान पण अडीच हजार घेतलेले तेव्हा
कारण ते कसं नाजूक काम असतंय ना अगदी एक एक मणी बारकी छोट्या छोट्या सुया बघितलं मी ते करताना खूप नाजूक अगदीे काम असत त्यामुळं ते रेट जास्त घेतात ना
होय
गावात सेल किती लागलीत मान्सून सेल बघितलीस काय नाही
काय तेे
मान्सून सेल ग साड्यांचे मान्सून चालू व्हायच्या अगोदर सेल चालू झाले
होय
हो
मी कस म्हणजे साडी जास्ती करून नेसत नाही
हम्म
म्हणजे शर्ट पॅन्ट हा त्यामुळं कळत नाही कुठं काय चालूय साड्या मी आणायला कधीच जात नाही एकदा पण गेले नाही अजून लग्न झाल्यापासून हा
हा मला कस ते माझे मैत्रिणीला फार नाद आहे साड्यांचा मी पण ड्रेस वरच असते जास्त पण तिच्यामुळं जरा जरा दुकानं पण माहित झालीत खाली गावात मोरणीमध्ये तर फार छान सेल असत
हा ते मोरणीमध्ये चांगल्या असतात साड्या खरं म्हणजे मी भरपूर
कमीत कमी मध्ये मी सुमी तिथे छान मिळते साड्या मोरणी मध्ये जास्त करून सेल असते मस्त स्वस्त अगदी साड्या मोरणी मध्ये
होय तिथ मध्ये पण काहीतरी पाच सहा महिन्याच्या मागे कपड्यांचा म्हणजे ड्रेस टॉप वगैरे चा सेल लागला होता म्हणजे मी जिथ शिक शिकवायला होते ना अकॅडमी मध्ये तिथल्या मॅडम आणि जवळ जवळ मला वाटते पंचवीस ड्रेस आणले होते तिथ उचलून एकदम
होय कारण तिथे छानच असतय रेट हा रेट पण म्हणजे कसं एकदम घेतलाय म्हणून जरा कमी लावते ना
होय सेल मध्येच होत ते
हम्म
ह
मी गेल्या वेळेस ी पौर्णमेच्या वेळेस गेलते बग मोरणीमध्ये त्याच्यावर काही गेले नाही पण पण साड्या खूप मस्त होत्या जेवढ्या व्हरायटी असतील काी नाही बघितलं की माणसाला असं वेळ लागल बहिणीमुळेढ छान छान साड असतात हम्म असस् अस सा पायजित पाहिजे ते दिवाळीच्या वेळेस मी सुमित मध्ये बघितलं तिथ तरी एवढी अस स लाईन लागलेली असते देवाच्या दर्शना कशी लाईन लागते तशी आतमध्ये सोडतात चार चार पाच पाच बायका आतमध्ये जावा गर्दी करू नका असं तरी पण आत मा ज भरलं आतमध्येध्ये भरलेलं असतं तिथं बसायला जागा नसते खूप छान असते तिथ पण सुोमत मध्ये पण साड्या
हम्म कुठं आहे सुमित
खाली गांधी पुतळ्यापासून आतमध्ये तिकडं जायचं ओल्ड बॉम्बेच्या तिथून आतमध्ये
हो का
हम्म तिकडे छान मस्त म साडे्या आपण घेल त्याच्यावर असतोय पण कस जरा माहिित पाहिजे कुठं कुठं काय काय कशा कशा मिळत्या
होय मला तर आता मी साड्याच्या दुकानात गेले की मला मेन साड्यांची नावच माहिती नाही आहेत त म कुठलं चांगलं दिस असल ते मी सांगते ही द्या ती द्या
हम्म
मग मी म्हणजे आणायला जातच नाही साडी वगैरे काय अस तर
हम्म हम्म हम्म हम्म
ते मेन कम्फर्टेबल वाटत नाही साडीमध्ये
होय बाइ काटापद्राच्या साडीन तर फार असच जड जड होतय,
अम हा साडी छान वाडतेय सनावराला तेवढ साडी नेसतो आम्ही इतर वेळ कधी नाही गणपतीत एक दहा दिवस नवरात जतेमध्ये एक नऊ दिवस
हम्म नवरात्री तर काय बोलायचं काम नाही तर तो वेगळा वेगळा सेगळा कलर मस्त अगदी एन्जॉय झाल असतोय.
हम्
ज्या त्या कलरची साडी नेसायचं फोटो काढायचं स्टेटस ला ठेवायच, तर मजा नूसती, हम्म
हम
माझ्या मैत्रिणीला फार नादायच, साड्यांचा भयानक ना द तिला साड्यांचा
होय.
फार घे ती साड्या यांनी तिला नाव पण माहिती दुकानांची पण तसेच साड्यांचे पण तसेच चलावईने माझ्यावर चलावने गेलं बघितलं एखादी घेत घेतलेली आहेच सग म्ह किती घेत साड्या घे मला आवडत साड्या मी घेत घे बाई म्ह
हम्म नाही क ना आवड साड्यांची सगळ्यांना काहीतरी दुसरा एक एक नवीन नवीन ंद हा
मला नाही मला नाही बाबा साडी म्हणली की असं कसं तरच होतं मला बांधून ठेवण्यासारखं होतं. सारी लिस क ते ्रेसमध्ये कसं झालं कम्फर्टेबल वाटतंय, पण साडीमध्ये नाही अवघड
मी साधर डिलिव्ही झा झाल्यावरती मला जवळ जव वाटते मी आठ दिवसच गाऊन घातला असेल न ते पण मला असं लईच आणि इझी वाटायला लागलं म्हण त्याला आणि ब माझ्या शर्ट पॅनट वरती झाली मी शेवट आई बनत होते म्हणज सासबाई म्हणत त्या काय तू डिलिव्हरी झाल्यावरती सुद्धा घालायचं सोडत नाहीेस
हो
कणी रेग्युलर जी सवय असते ना तेच बर पडते हा मला असं साधन लेगिन्स वगैरे जरी घालून बस मी तरी मला असं एकदम काहीतरी बांधून धरल्यासारखं हो कधीऊन काढ नवते हम् जीन्स वगैरे कस ते बॅगी पॅं्ट वगैरे असत्या ना तसं युज करते त्यामुळे नको ते असं तय तयत आहे घालायला
आपल्या सवयी झालेली असती मग ते आपल्याला नाही सूट म्हणजे सहनच होत नाही ते
होय आता परवा मुलगीच्या शाळेमध्ये फंक्शन होतं थोडं मग बोलवलेली मीटिंग ला तेव्हा गेले होते तर तिथं चुडीदार नाहीत अवेलेबल हाय आपलं शर्ट पॅन्ट घालून गेले ति ते गेल्यावर्ती लगे तिथं म्हणजे वगैरे चालू केल्या अरे मॅडम आता तीन महिन्याचा मुलगा आहे लगेच तुमी शर्ट पॅन्ट घालून आलाय काय
मला सवय या गोष्टीची म्हणायचं मला सण होत नाही म्हणायचं साडी वगैरे,
त्यांच जरा दुसऱ्यांना बघायला गेले की जरा ते वेगळं वाटतय ना घर् हम्म.
तुमच्या तिकडं गावाकडे चालत नसाल ना अजिबात,
नाही म्हणजे घरचे काय म्हणत नाहीत पण जरा गल्लीतल्या बायका वगैरे ओर फॅशन असतात त्या जरा अस त्यांच चालू असते कशाला सुनला आता घालू देत्यात. हम्म आता दोन मुलं झाल्यात. होय लय लक्ष असतय, पण आमच्या म्हणजे मी लग्न झाल्यावरती पण कणी अ काहीतरी लग्न झाल्यावरती आपण जातो ना घरी ह सॉरी कन्यादान झाल्यावरती तिकडं जर गेल्यावर ती पण मी लईतलई वाटतंय मला एक दिवस तेवढच मी साडी नेसून बसले होते. तिथं पण म्हणजे नॉर्मल ही कुर्ता ड्रेस घातलाच होता मी लगेच
हम्म.
तेज्यानंतर एक महिन्यानंतर तर शर्ट पॅन्ट हे चालूच झालतं तिथं आई बाबा कधी काय असं बोलले नाहीत असं सासू जा म्हणजे सासू सासऱ्याच जाच वगैरे असतं तशातला काही प्रकार नाहीे आमच्यात.
नाही आता तस नसतंय कोण नाही करत प ते अगदी जे जुने असत्यात ना म्हणजे अ हा सत्तर ऐशी वर्ष त्यांच जर ह असत कस त कस आहे ते अस असत पण आता ज म्हणजे आम्ही आमच्या सुनाना नाही त्रास देणार असं का तर जनरेशन प्रमाणे बदलायलाच पाहिजे ना आपली पण मुलगी कुणाची तरी सून आहे मग आपण पण तस सुनला मुली सारखं वागून द्यायची काय बिघडतय ती आपली मुलगी समजायच असं आ तसे विचार नसेल बायकांचे
होय आता आमच्या आईना कस मुलगी नाहीे दोन मुलं स त्यांनी कस म्हणजे पोलीस पण आहे पण अम् त्याने जास्त जीव माझ्यावर आहे त्या सगळ्यांचा घरातल्यांचा त्यामुळे कसं आईंना काही तरी ग म्हणजे माझ्यासाठी माझ्याबद्दल कोण काही म्हणायला लागलं ना कि ही शर्ट पॅन्ट कशाला घालू देतस तिला किंवा काय तिचा नवरा आहे तिला घालू म्हणतोय आम्ही कशाला काय बोलू म्हणतात आणि त्यानी विषय सोडून देतात घरापर्यंत कधी येऊन काही म्हणल्या नाहीत कधी की बाबा तू कशाला घाल तेच गल्लीत नाव ठेवतात किंवा काय असं
आता विचार बदलावेच लागते नाहीतर मग तेच तेच मग रोज उठून आपल्या घरात भांडण होत बसत्यात त्यापेक्षा जस पिढी आहे तस पिढी प्रमाणे. आपल्याला बदलायलाच पाहिजे हम्.
आता मी ना दा अमे. वगैरे बघयला गेलत. तर म्हणजे सत्तर-ऐंशी वर्षाच्या म्हणजे बायका वगैरे सगळं कसलं ड्रेस घालतात. त्या मना आपण शर्ट पॅ्ट घालतोय हा हे तर भर. होय ना. आणि ह्या शर्ट पॅन्टच म्हण. फायदाय म्हणजे असं. पहिल्याच साडी वगैरे नेसणाऱ्या बायका असतात, त्यांनीची माणसांची नजर चांगली नसते मेन. जरा हीकडन काहीतरी उगड राहिलं ति. इकड बघा आति. इकडन पुडन काय तरी उगड राहिल तिकड बघा. त्यापेक्षा शर्ट पॅनट घातलं की पूर्णच. पैक राहते. तिकडे बी दिसायचं काम नाही.
कून जाते होय होय अंग झाकून जाते सगळं.
त्यामुळे हे पण फायदा आहे हे त्यांना कळत नाही. मेन माणसांना.
अगोदर कस डोक्यावर पदर. तर वर मोठ. मोठ्या माणसान पुढ जायचं नाही. चावडीतन जायचं नाही असं. तस याव कॅव-कॅव आता कोण काय पाळात नाही आमच्या सासू. तरी पण तसच होत अगोदर. पण आता. आता नाही, आता ड्रेस घालून जातो आम्ही आमच्या शेताच्या गावाला. अगोदर नव्हतो, वरडायच्या आमच्या चुलत सासू. वगैरे आतात त्यांच्या सुना घालतात म आम्ही का नाही घालायचं मी आम्ही पण घालून जातो.
हा-हा,
पण. मान राखूनच असत. मी असं चावडीत न वगैरे जात नाही कसं ते आमच्या जरा काही-तरी मान असतोय, मग आपण कशाला आ चार दिवस जायच. आपण अपमान करून घ्यायचा, त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या, हा आपण कधी तर जातो. त्यांना कसं कायम राहायच असते तिथं बघा बई. तुमची सुनाशी तीकडनं आली हीकडनं आली त्यापेक्षा आपण जरा समजून घ्यायच तरी. चला तुमचंच खरं म्हणायचं गप बसाय
पण हे नाहीये. म्हणजे कुठं जिथं वागायचं तिथं वागतोय नाही तिथं उगच काही करून येत नाही कारनामा.
होय. खेडेगावातले खेडेगावातले विचार आपणच सांभळून राहायच.
होय.
आता शहरात कोण कोण आला वि वीचारत नाही तू कशी पण जा साडीने ड्रेस घाल काय तर करा आम्हाला काय घेणं देणं नाही. उलट जास्त गावंढळ राहिले की ना म्हण बाई किती ग गावंढळ राहते का तुझी सून.
होय ते पण आहेच. घरी. जरी असलं तरी आवरून बस लागत शहरात.
होय, व्यवस्थित राहते च्या पोरी
आता स्कूल म